हॅलो
हॅलो बोला ना ताई काय म्हणता?
बरीये का तब्येत वगैरे
हो बरी मस्त तुमची?
हो माझी पण बरीये
हम काय करता स्वयंपाक चालू आहे वाटतं. तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमचं काय चालु ये झाला स्वयंपाक वगैरे
हो स्वयंपाक झाला. कांद्याची पात केली होती आज. अ मग इथे केंद्रात जाऊन आली गुरुपौर्णिमेच
अ हो कार्यक्रम असलेला ना
हो केंद्रात मोठा गर्दी होती आता खूप गेली ना खूप गर्दी होती प्र चंड मग छोटा सा अभिषेक केला.
हां स्वामी समर्थांचा करता का तुम्ही?
हो हो सामी समर्थांचं करतच.
अच्छा. आमच्या गावात पण एक केंद्र आहे.
हां हां.
घट लोक जा तिथं.
अच्छा.
हो.
तुम्ही तुम्ही पण करत जा खूप त्याच हे म्हणजे खूप शक्ती त्या गोष्टीमध्ये.
हो ना. ते असं ऐकलंय ते देवाला नॉन व्हेज वगैरे नाही चालत.
हो नाही चालत असं काय म्हणजे तुम्ही खाऊ पण शकतात पण जेव्हा तुम्ही सेवा करताय स्वामींची त्यावेेळेस फक्त नाही खाय चं पण अदर टाइमला तुम्ही खात असाल तर इट्स ओके फक्त सेवा चालू असताना किंवा तुम्ही पारयण वगैरे करताय त्या दरम्यान नसतं खायचं.
हो हो पारायन हो हो. असतं आमच्या गावात वाटतं खूप बसावं बनवा इच्छा नाही होत. तेवडी असं वाटतं देवाला हे पाप हो. तुम्ही बसता का पारायनला?
मी ना लग्नाच्या आधी तीन चार पाराण केलेत म्हणजे झालेत आता मी लग्न झाल्यापासून नाही केले पण मग माझी मी नित्य सेवा करत असते काही ना काही चालू असतो आता मी प्रेग्नें ट होती ना मागे तेव्हा पण मी म्हणजे स्वामींची सेवा भरपूर सेवा केली मला पहिले मुलगी आहे आता मुलगा झाला ह्या वेळेस.
अच्छा अच्छा. .
त्यावेळेस पण मला मी केंद्रात गेले ना त्यांनी मला सांगितली कि ही सेवा करावं तुम्ही मंग ते तशी फॉलो केली होती ती सेवा.
अच्छा अच्छा. छान आहे भरपूर ऐकलंय त्यांच्याबद्दल.
हो.
ते आमचे शेजारचे पण काकी वगैरे आहे ना ते पण करत्या स्वामी समर्थांचं.
हा ना.
हो. आज स्वयंपाक फलावरची भाजी बनवली आहे.
जेवण झाले की करायचं आहे तेन?
नाही करायचे आहे अजून.
अच्छा माझा ही जेवण बाकी आहे सज च म्हटलात आली फोन बघितला म्हटलं चला म्हण. सो
हो ना मुदत दिली एकवीस पर्यंत कधीपासून करता तुम्ही?
मला तहा झाली असेल दोन तीन दिवसच झाले दोन दिवस झाले असल खूप
अच्छा अच्छा मी पण फर्स्ट टाइम करते
अच्छा.
बाकी काय चाललंय? के कथा वगैरे सांगता का तिथं केंद्रामध्ये तुमच्याकडे?
हो सांगतात ना कथा वगैरे असतात म्हणजे मी नेहमी नाही जात. माझा मा सासरी सासरच्या इथ तिथे नाहीये जवळ. मग त्याच्यामुळे जाणं होत नाही पण मम्मीकडे आली ना की जात असते.
अच्छा सांग मग एखादी कथा त्यांची.
ह
ह
असं नाही सांगता येणार मला पण मी म्हणजे काय म्हणतात त्याला अस लक्षात आहे पण सगळं ते मला नाही सांगता जमत नाही
तेवढं
हम्म हम्
मला आवडतं देवांच्या त्या एआय ऐकायचं.
हो ते आहे बा पण मला आ त्यावढी ल म्हणजे नाही का असं लन नाही त्या गोष्टी पाठ नाहीयेत. आता मी सांगितलं अस वाचू मनात असतं पण नाही का आपण बोलत यत नाही त्या टाईपच हा बोलतायेत नाही.
ठीक हाय जाऊदे चला
हम्म् बाकी तुमचं काय चाललं?
आमच काय नाही सध्या आराम आहे. पाऊस चालू असतो बाहेर पण नाही जाऊशी वाटत.
हा हा हा पावसामुळे तुमच्या इथे पाऊस आहे का? आमच्या इथे सध्या नॉर्मल हाय भुरभुरत त्याच्याच बुरबुरुंगले झालं गेलं असं
जस श्रावण महिन्यात चालतं तसच चालू हाय. येतो जातो. शेती वगैरे हाय?
अ नाही शेती वगैरे नाही आमच्याकडे घर वगैरे जॉब वगैरे आहे जॉब करतात मिस्टर?
अच्छा.
हम् हम्म शेतीचं नाय.
आमच्याकडे शेती हाय ना पाऊस नसला की जावं लागतं.
हो ना शेतीच तर पावसावरच डिपेंड असतं सगळं.
हो पावसावरच डिपेंड असतं टोमॅटोची लागवड झाल्या सध्या.
हम् हम हम.
हम्म बाकी काय चाललं तुमच्याकडे?
काय नाय एकदम मजेत मस्त. ह तुम्हाला काही काय म्हणतात त्याला मुलगा मुलगी काय पोर आहेत का नाही.
हो आता सध्या आठ महिन्यांचं बाळ आहे माझं.
अरे वा तुमची आणि माझी कंडिशन सारखी
हो छोटी मुलगीच फर्स्ट टाइम हाय. अच्छा हो फर्स्ट हाय. चार महिन्याच आहे का मग मम्मी कडच असतील ना आरामासाठी.
हो आता मम्मीकडेच हाय.
हम् दर्शना वगैरे केला असेल मग बाळाला नेलं असेल तिकडं.
काय काय?
बाळाला केंद्रात नेलं होतं का तुम्ही?
हो हो आता नेलं होतं मग त्याच्यासाठीच खास गेलो झाल्यापासून नेलं नव्हतं ना केंद्रात मग आज नेलं किती दिवस आणि आज जरा छान हे पण होतं गुरुपौर्णिमेचं.
हो खूप दिवस होता.
हम्मम.
हम् ठीक आहे मग त्रास वगैरे नाही देत ना बाळ?
नाही बाळ काही नाही शांत आहे थोडंफार चालतं आता कुन कुन कुकुून पोरांचं काय.
अ ते तर आहे कुण कुण चालूच असते.
थांबा एक मिनिट आवाज येत नाही हा बोला.
हॅलो
हा येतोय ना आवाज तुला
ह बोला मग बाकी काही चालले.
काय नाही म्हणजे तुमच जेवणाच टायमिंग कस संध्याकाळचं आठ साडेआठ साडेसाठ एक नऊ
नऊ नऊ साडेनऊ पर्यंत असतो.
नऊ साडेनऊ का आमचं माझ्या सासरी साडे साडेआठ टाइमिंग‌ फिक्स तेव्हा सगळे एखा वेळेस असं होत की मागे पुढे पण स्टॉप साडेआठ म्हणजे तो फिक्स टाम आहे आमचा साडे आठ वाजले का सगळे जणां जेवायला मस्त सगळे सोबत बस
आठ साडेआठ इकडे असाल तर नऊ साडेनऊ पर्यंत.
हा.
हो मिस्टर ते लेट येत ना. बाहेर कामावर जाता हो. मग आपण एकटं जेवण करून चालत नाही ना.
हो बरोबर आहे दिवसभर नसतो सोबत मग एक टाइम तरी जेवण पाहिजे सोबत
त्याच्यामुळे मग वाट बघत बघतो त्या आलाकच जेवण करतो.
हो आमचं ही तेच आहे सकाळी सगळे जण एक तिकडे जो तो ज्याच्या त कामामध्ये मग संध्याकाळी सगळे असतात ना मग संध्याका हे सगळे गोल करून जेवायला बसतो.
इकडचे तिकडच्या बाता गप्पा माराय छान वाटतं.
हो हम् कोण काय सांगत कोण काय हो मग सगळेजण त्यांच्या शेअर करतातं ना असंच घडलं
अ आणि जेवण पण असं थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटत हम
हा.
तस दिवसभर हो मुलांमध्ये टाईम लवकर जातो. लहान मुलं असते तर मग विचारूच नका. ह् हम्
कि तुमची पिल्लू काय करतेय झोपलंय का?
नाही जागीण त्याचा एक टाइम आहे साडे नव साडे नऊला झोपवते.
अच्छा.
हम्म ऐंशीकाय नाव ठेवले.
अरे बाप रे माझ्या मुलीचं नाव पण आंशीकाच.
अरे वा! छान सेम सेम हो ना किती वर्षाची आहे आता?
ती साडेचार वर्षाची हाय.
हौ मुलाचं काय ठेवलंय नाव? लगा असंच ठेवलं
नाही ब्राह्णाकडे बघितलं होतं ते वेगळ आलं होतं पण मग त्या इथं ना आण ठठी होती नाही ना वाट तर मग दुसऱ्या ठेव आणि त्याच्या तिच्या अनुसरून नाव ठेवायचं होत माझ्या जावा वगैरे आहेत ना आमच्या सगळ्यांचे म्हणजे आंशिक का वेदांश स्त्रियांश मग याच नाव रीदांश असं नाही अंश अंश ते. जे उच्चार होतो ना ते सिमिलर हवं होतं सगळ्यांच मग त्याच्यामुळे त्याचं नाव ठेवलं.
ह हं हं हं
आणि काय फर्स्ट होती त्याच्यामुळं बामनाकडे निघालं वेगळं पण आसं त्याच्या पप्पांना आवडलं तर हं तिच्या पप्पांना आवडलं हेश ठेवायचं.
ह
त्यास काहीना नाही कस उच्चार नाही येत ना तोंडामध्ये लवकर. हम्म ह
त्याचा अर्थ पण छान होतो आणि.. सूर्याने पाठवलेला एक सूर्याचा एक अंश असा त्याचा आम्ही जेव्हा ठेवलेलं ना तेव्हा असंच आलेलं होत.
हो ना.
हो चला छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो हो थँक्यू.